हा बोला मी मस्त आहे तुम्ही,
मी पण मस्त तुम्ही कसे आहे‌
आाम्ही मस्त बाघा तुमचं काय चाललंय.
काय नाही निवांत तुमचंच काय चाललंय.
होय का आमचा तर निवांत आराम चाललाय
हो का,
होय
हा हा हा काही नाही बघा तुम्हाला ब न्यूज कळाली का अ, पाणी किती दूषित झालंय रासायनिक, हे कितीतरी केम अ, ति तरर केमिकल वापरलेत.
हा तचकी पाणी खराब झालंय पाणी आता पिऊ न तर सांगितलं. तेट काही पले. यावेळी उन्हाळा खूप मोठा होता त्याच्यामुळं अ, पाणी जर असटलंय त्याच्यामुळे शेवाळ काहीत वाढलं वाट नदी,
हम् बरोबर बरोबर,
हम्म
तेच तर मग काय बघा काय आता, कोण लक्ष देत नाही एवढं त्याच्यामुं हे सगळं असं चाललंय का,
ती झालंच की माणसांच्या, परत माणसांची पण चुकी आहे हो माणसं काळजी घेत मा, पाण्याची सांड पाण्याची व्यवस्था पण नाही अजून त्याच्यामुळे पण होत.
हम्म तेच तर,
कारण बघा की गटराचं पाणी विदाउट त्या चौ काय, प्रक्रिया कर, ता डायरेक्ट नदी सोडते त्याच्यामुळे पण पा आणि दूषितच भेटणार हो प, आणि असलं पाणी पिऊन माणसांना काही ना काही तर होतच राहणार म्हणजे आजार, माझ्या मते कॅन्सर चा धोका पण अशा वाढला असेल बघा की, कितीतरी वर्ष माणसं काय काही दूषित पाणी प,
बरं बरं
माणसांनी नेचरची, काळजी घेतली पाहिजे तरच आपल्या आपली पण काळजी नेचर घेईल ना,
बरोबर आहे हा पण तो, तुला माहित आहे का जलप्रदूषण म्हणजे आता इतकं म्हणजे, अ हे होत चालय त्यात बघ आता तलाव म्हण किंवा नद्या समुद्रात, आणि समुद्राचा कचरा सांडपाणी परत रसायन, े रासायने सोडल्या जातात ना, प त्याच्यामुळे पाणी दूषित होतं आणि जल प्र्रदूषण होतं त्याच्यामुळे,
ते झालंच की आणखीन तुम्हाला माहितय कशामुळे होतं माहित आहे का मेन म्हणजे, आता समजा आता कुठल्या तरी देवाची पूजा झाली, तर आपण जी फुलं पाण्यात वाहतो ना विसर्जन करतो. त्याच्याऐवजी तर आपण घराच्या शेजारी मातीत जर खड्डा ख काढून छोटा अस त्यात जरी पुरली ती तरी डबल एक एखादं झाड तरी उगल फुलाचा आणि प्रदूषण पण होणार नाही. आणि ते खत पण होऊन जाईल हो, त्यामुळे ती एक केलं पाहिजे माणसांनी अवॉइड केलं पाहिजे प्लास्टिक नदीे न प्लास्टिक मुळ काय होतं? कि पाऊस मोठा आला ना कि नद्या तुंबत आणि मग त्याच्यामु पूर यायची परत तुम्ही ऐकताना बातमी की पाणी साटलं कमबरे एवढं, डोके एवढं त्याच्यामुळ तर ते हो हो, त्यामुळे माणसांनी आधीच अवेअर राहिलं ना की मग असल्या काही गोष्टी होणार नाहीत. कारण माणसं बघा बऱ्याच ठिकाणी अवेअर नाहीती कारण बघा, झालं ही पाणी प्रदूषण. पण झाडं पण तोडतेति थेवढीच परत, हवा पण प्रदूषित आहे झाडं तोडल्यामुळ. त्याच्यामुळे कस सगळ्याच निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे. आता आता हल्ल्या आपल्या निसर्गाची खरचं काळजी घेणं काळाची गरज आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर?
बरोबर आहे. आणि जलप्रदूषण मध्ये काळजी कशी घेतली पाहिजे माहितीे का? कचरा किंवा सांडपाणी, पाण्यात टाकू नये परत नंतर प्लास्टिकचा वापर पण कमी करावा. कारण पाण्यात टाकलेले प्लॅस्टिक माशे किंवा अ.. जे ह्यांच्यात राहणारे आहेत. अ.. प्राणी असते ते खाऊ शकतेत हा मग, त्याचा
प्लास्टिक मुळ प्लास्टिक मुळ काय होतं. प्लास्टिक मुळं पण धोका आहेच. पण ना सगळ्यात महत्त्वाचा धो कशापासनं माहित आहे. का जे कंपन्या आहेत बघा, कुठल्या कुठल्या आता आय टी कंपन्या मध्ये बघा, कितीतरी वॉटर यूज करते ती म्हणजे,
आयी आय टी मध्ये नाही हो, जे एम आय डी सी वगैरे असते किंवा केमिकलच्या हे हा
तुम्ही गुगल करा आय टी इंडस्ट्रीमध्येध्ये किती पर्सेंट आता वॉटर, आ लागतं ते पण तुम्हाला कळलं आणि ते, अह... गोड पाण्याचा यूज करते ती पिण्यास म्हणजे पिण्याच्या पाणी जास्त पण ना त्याचा युज होतो आय टी इंडस्ट्रीत. गुगल करून बघा आणि त्याच्यामुळे हे ना गोड पाण्याची पण कमतरता भासाय लागली या, आणि प्रदूषण तर वाढतच कारण कुठलीच कंपनी आप मला असं वाटतंय की अ.. त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून. किंवा फ्रेश करून त्याला सोडत नाही. डबल नदीत ते डायरेक्टच सोडतात त्याच्यामुळे पाणी खूपच खराब होते आणि त्याच्यामुळं जलचर आहेत का नाही जलचर? जलचर प्राणी त्यांच्या जिवाला धोका निर्माण होते. तुम्ही म ऐकता ना न्यूज? कि मोठे मोठे मासे काठाला मरून वर आलेले ते त्याच्यामुळेच होत बघा.
बरोबर आहे आणि आता एअर पोल्युशन म्हणजे आपलं काय म्हणता. आपण अ......
वायू प्रदूषण ऐका कि वायू प्रदूषण पण कशामुळे वाढते. वाहनांचा धूर परत कारखान्यांचा धूर जो असतो. नंतर फटाक म्हणजे, अ.. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते. नंतर कसं श्व.. श्वसनाचे आजार पण दमा किंवा मग इतर आरोग्य समस्या पण होतात. हनी वायू प्रदूषणामुळं. आणं त्याची काळजी आपण कसं घेऊ शकतो म्हणजे तुमच्याकडं काय आयडिया आहे का?
हम्म काळजी म्हणजे बघा हो का. पहिल्यांदा हे का नाय आपल्याला म्हणजे वायू प्रदूषण म्हणजे काही कार्बन डायऑक्साइड निघ आता जास्त वेग-वेगळे. त्याच्यासाठी आता काय झालंय हल्ली झाडांची संख्या खूप कमी झालीया. कारण मोठमोठ्यां बिल्डिंग परत डेव्हलपमेंटची होती तिथं झाड तोडूनचं डेव्हलपमेंट परत मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या केल्या जातात किंवा रस्ता आ रस्ता जरा मो वाढवायचा रस्त्याचं रुंदीकरण करायचं असलं की. झाडांची वृक्षतोड जास्त प्रमाणात होत्यात पण जेवढी झाडं तोडत्याात. त्याच्या म स म्हणजे असं म्हणतात आम्ही लावतो पण लावत कोणचं नाही त्याच्यामुळं मग हे असं उद्भवतयं आता तुम्ही बघितलं का यावेळी टेम्परेचर चार पण किती होतं? टेम्परेचर मुळं पण. म्हणजे हे टेम्परेचर वाढण्याची कारणं पण तीच आहेत की वृक्षतोड. परत हा. परत कसं आता बघया तुम्ही पाऊस इतक्या लेट झाला जवळ जवळ दीड दोन महिने लेट पाऊस पडला. दीड महिना लेट पाऊस झाला त्याचं पण कारण तेच आहे हो म्हणजे कस निसर्गा ता माणूस काळजीत करत नाही. ज्याला जस वाटल तो तसा वागतोय त्यामुळेळ मग निसर्ग एकदा ना एकदा कोकतोय.
हम्म बरोबर आहे आणि कसं सार्वजनिक वाहतूक सगळ्यांनी वापरली पाहिजे फटाकीे कमी फुटली पाहिजेत आणि
आणि आणि हा फटाके फोडू दे ती कशी लिमिट मध्ये पाहिजेत आणखीन ना आत्ता आहे का नायं म्हणजे आता म्हणजे जुन्या गाड्या आहेत का नायं हॅलो
पाहात तेच मी तुम्हाला सांगणार होते आता की सर्वि्हसिंग करायला पाहिजे.
जुन्या गाड्या जेवढ्या प्रदूषण करतात ना त्या आता नवीन आलेल्या गाड्यातन दूरच येत नाही कारण आता इलेक्ट्रिक गाड्या बऱ्यापैकी माणसं वापरायला लागलेत कारण माणसं आता हळूहळू अवेअर व्हायला लागल्यात ह की प्रद आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आणि आता मला वाटत ह्या पावसाळ्यात तरी प्रत्येकाने नफच पाच झाडं तर लावली पाहिजे ते असं माझं मत आहे बघा.
कारण आपणच आपल्या भविष्याची काळजी केली पाहिजे ना आपण जसं बघा अ एखादा जॉब करत असलो तर आपण पैसे कसे साठवतो बघा. भविष्याची काळजी करून मग तशीच आता आपण आपल्या भविष्याची पैसे जसे आठवतो तसेच आपण झाडं लावून काळजी घेतली पाहिजे किंवा मनस कशी म्हणतात पुढ हॉस्पी हल किंवा दवाखाना काही एमर्जन्सी आली तर पैसे पाहिजेत का नाही आपल्याकडे मग त्याच्यासाठी असं पुढं पण जाऊन काही ना काहीतरी एमर्जन्सी येऊ शकते झाडं म्हणजे कमी होऊ शकतात त्याच्यामुळे आत्तापासूनच आपण जर झा झाडं पण सेव करत गेलो तर ती पण बेनिफिट देणारच भविष्यात आपल्याला भले आपल्याला नाही दिलं तरी आपल्या पुढच्या पिढीला तर देऊ शकतात.
हम्म बरोबर बरोबर. आणि राहिलं कुठलं आता मृदा प्रदूषण आणि मृदा प्रदूषण मध्ये पण कसं बघ प्लास्टिक तेच तेच आलं कीटकनाशके म्हणजे आता बघा पेस्ट आधी कशा कि मृदा हे असायच्या फर्टाईल असायच्या म्हणा किंवा अ माणसं नीटसांभाळ करायची पण आता कसं केमिकल आले आहेत नंतर फवारण्या माणसं करत आहेत कीटकनाशके वापरता नंतर औद्योगिक कचरा पण कचरामुळे पण मृदा प्रदूषण होते पण आणि कस की यामुळे जमिनीच कशी सुपिकता कमी होते आणि मग पिकांवर परिणाम होतो म्हणूनच आजकाल सगळं भेसळयुक्त आपल्याला मिळतं काहीच ऑर्गॅनिक मिळत नाही आणि त्याची काळजी पण कशी घेतली पाहिजे म्हणजे सांगू शकता का ज
ऑर्गॅनिक नाही भेटत असं काही नाही ऑर्गॅनिक भेटतं पण ते जरा कॉस्टली असत तर त्याच्यामुळे माणसं ते घेत नाहीत जास्त कारण माणसं पैशाचा विचार करतात आता पण तुम्हाला मी सांगू पैशापेक्षा महत्वाचं हेल्दी खाण आहे कारण बघा अ जर हेल्दी खाल्लं तर पैसे काय हो पैसे साठवून आजच्या उद्या कशाना हॉ हॉस्पिटलला तर खर्च होणार नाहीतर कुठल्या तरी दवा म्हणजे कशच नाही कसेच भरवणार त्याच्यापेक्षा आता जी जी सा हटवण्यापेक्षा आहे ना म्हणजे आपण आता एवढा खर्च करत राहिलो म्हणजे चागलं खाण्यावर तरी पण माणसांच आयुष्य वाढू शकते आणि माणसं निरोगी राहू शकतात आणि मृदा प्रदूषण मध्ये म्हणजे कसं प्लास्टिकच मेन म्हणजे दोष आहे कारण प्लास्टिक आहे ना दोनशे दोनशे वर्ष सुद्धा म्हणजे नस ठेवत नाही किंवा कुजत नाय कारण प्लास्टिक कुजतच नाही जमिनीत ते तसच राहतं त्याला काहीच होत नाही त्याच्यामुळं मग मृदा प्रदूषण होतं आणि आता काय झालं हल्ली कि कचरा कचऱ्यामुळे पण होतय बघा कचरा माणस कस पण कुठं पण टाकत्यात त्याच्या म्हणजे त्यांचं भानच नाही की आपण हि काय करतय किंवा काय कचऱ्याच व्यवस्थापन
बरोबर आहे तुमचं आपण भेटलो की याच्यावर बोलू चला मला जेवण बनवायचंय थोडं मग आपण नंतर बोलूया
हा ठीक आहे
ठीक आहे बाय बाय